हॅलो, करते गं दीदी
ऑडिट
हो का?
मी करते.
को कोणत्या गटाचं करते?
आदिशक्ती
हो का. हम्म किती दिवसा पासूनचच येतंय घाट
तो दोन हजार चोवीसचा, नोव्हेंबर दोन हजार चोवीस. चा दोन वर्षाच ऑडिट आहे.
हो का? जेवण बिवण केलं का? काय केला स्वयंपाक?
नाही. केला आज.
कामच करून राहती का नुसती? काही खात पित जा.
हो. टार्गेट पूर्ण करायचं राहतं ना? टार्गेट पूर्ण करायचं राहतं. खायला करायला बस ली तर राहून जाईल.
असं नाही ना पण या तब्येतीची काळजी घ्यायची बाई.
भरपूर तब्येत आहे माझी.
त्याबद्दल काही नाही पण खावं प्यावं लागतं ना?
हम्म.
दहा मिनिटं बोलायचं आहे अगं.
बोला बोला.
ऍडमिशन झालं का?
नाही अजून.
होय का?
हम्म.
हां हां काही नाही म हेच म्हंटलं काय चाललं काय नाही विचारून घेऊया?
हम्म. चालेल.
हां.
तुमचं काय चाललं?
काही नाही बाई हेच कार्याच महिलांना माहिती दिली आगत म्हटलं ते करतील काम असं.
हम्म.
महिला नवी
फायदा असतो का त्याचात?
हां एक टास्क पूर्ण केलं ना ऐंशी रुपये मिळतात.
नाही नाही, टास्क टास्क असतं दहा मिनिटं एका ताईशी बोलायचं म्हणजे पाच कॉल क केले तर मग एक टास्क पूर्ण.
हो का?
हां. दहा मिनिटं बोलायचे असते.
ती द्या.
हम्म.
मलाही माहि
हां. दिली ना तुम्हाला तुम्ही वाचत नाही तुम्ही करू राहता.
हां वेळ नाई आमच्याकडे.
हम्म घरातून कुणी असल तर करू शकतं ना हां बाई बरोबर आहे. हां घरातून कुणी असेल तर करू शकतं.
चालेल चालेल.
हो हो चालू मग बाबूचं ऍडमिशनच पहा बरं का ऑनलाईन
लावलेलं आहे.
चालुये चालू
कॉलेज चॉईस करायचं आहे आता.
हां ना ती नाशिकला म्हणत होती ना?
हम्म.
किंवा स्कूल पण छान आहे.
हम्म.
नाशिकला के के वाक स्कूल पण छान आहे म्हटलं सरकारी आहे ना.
हम्म घेऊन टाका ना म ऍडमिशन.
सरकारी एकच असते ना? खाजगी हे का मग? हां हां तपास करून बघायचं कोणतं कॉलेज व्यवस्थित आहे असं.
हो चालेल.
हम्म.
गंगा मा
दहा मिनिटं करायची आहे बाई तीन मिनिटं झाले.
अरे बापरे! काय बोलावं अजून?
हां? दे ना फोन.
हं?
बबूकडं दे म्हटलं फोन.
ये कृष्णा धर गं तुच्या मम्मीचा कॉल आलाय
आईकडे दे मग आई काय करते? बबू अभ्यास केला बाळ?
अम्म हं.
हा चार मिनटं झाले बाई दहा मिनटं बदम मस वेळ लागतो ग बाई दिदी
हा हा
दहा मिनटे जास्तच ये म्हटलं
म
असं बोलायचं नाही पाहिजे होतं हो हे
ह
काही पण बोला हा बब्बूची मत्री रिया आणि बब्बू किती वेळ बोल तुम्ही फोनवर अर्धा तास दीड तास होऊन जातात तर यांची कॉल दूरदर्शन संपत नाही नाही आपल्याला बोलायला सुचत नाही काय बोलावं असं हा ना ब्बुला रियाला ना
हम्म
एक एक तास दोन दोन तास बोलत ते
हम्म त्यांना बरं जमतं ते
थांब रिअल ला सांग ना कार्या ऍप डाउनलोड करायला बाळकृष्ण
तूर मला घेवठे
मालेगाव बोलते बाई ती किती वेळ बोलते बाई ती काल म्हणत होती कुठे ऍडमिशन घेते कोणते टीचर चांगले या फिजिक्स केमिस्ट्री विषय सांगत होती बाहिती
याच स्पीकर नाही ऑन करता येत का
नाही ना हे ते कार्या ॲप कॉल करडते ना ते तेच ते त्यामुळे काही कळत नाही क्लासेचे मालेगावचे पण ते सर विचारत ना कोणती क्लासेस चांगले अस ती रिया सांगत होती माझ्या बरोबर लाव बा क्लासेस अस मग काय माहिती आता ती काय करते कापसय हा इंग्लिश आणि ते काय माहिती तिला कोणते कोणते क्लासेस लावायचे बाई कृष्णाला विचारा लागेल ते कोणते कोणते लावायचे अस बबूला इनवायरी इनयरी कठ कुठ लागतो ते तपास ानप्पू रोबर मार्ग उद्याला मुणार चांग त्यामु का हडी